हॅलो अ हा चला काय म्हणताय झालं क नाही चहा वगैरे
म् चहा वगैरे झालं तुमचं
नाही आता आमचं करायचंय तेचं म्हटलं की काय आता सुट ते तरी यावं का म्हटलं ब्युटी पार्लरला कि कसं काय
चालेल काय की काय पाहिजे तुम्हाला काय म्हणजे सर्ववि्हस काय हवी आहे
सर्विस म्हणजे कि आ म्हटलं की खूप दिवस झाले चेहऱ्याला म्हणजे
हा फेशियल वगैरे केला नाही हा चालेल याकी फेशियल काय चांगलंच आहे चेहऱ्यासाठी टॅनिंग वगैरे जाते आणि अ त्याचे भरपूर फायदे आहेत फेशियल साठी आणि चेहरा आपला व्यवस्थित दिसतोय
अच्छा मग ते क किती दिवसामधून करायचं असतं वगैरे असं काय असतय
ते काय तुम्ही म महिन्याला केला तरी चालते तस पंधरा दिवसाला क्लनअप करू शकतोय आपण पण महिन्याला ते मे बी महिन्याला करू शकतोय आपण फेशियल टॅनिंग साठी परत सुरकुत्या वगैरे पडत नाही त्याच्यामुळे आपण फेशल करू शकतेो
अच्छा म्हणजे आपण चेहऱ्याला एक मसाज दिला जातो त्याच्यामध्ये
त्याच्यामध्ये मसाज दिला जाते
अ आणि अ आणखीन त्याच्यामध्ये मी असं ऐकलं की त्याच्यामध्ये खूप प्रकार असत म्हणजे वेगवेगळ्या प्रकार
हा फेशियल होय आहेत फेशियल भरपूर हा फळां आहे परत दुसऱ्या ह्याच्यामध्ये आहे आरोमामध्ये आहे परत म्हणजे वेगळ्या फ्लेवर मध्ये पण आहेत. आणि वेगळ्या कंपनी आहेत. नेचर्स वगैरे असं वेगवेगळ्या कंपन्या पण आहेत त्याच्यामध्ये दुसरे फेशियल आता आले म म्हटलं अस तरी हायड्रा फेशियल आलय ते पण चांगलं आहे चेहऱ्यासाठी त्याच्यात मशीनद््वारे केले जाते ते फेशियल त्या हाताने केलं ते जात नाही. ते मशीनद्वारे केले जाते त्याचा पण रिझल्ट छान आहे
अच्छा मग त्याच तो मग मला असं म्हणायचं की मग चांगलं कुठलंय की हाताने केलेलं चांगलंय किती मशीन नाही.
मशीन हता पहिला आपण हाताानच करत होत त्याच्यामुळे हाताने केलेलं कधी पण चांगलंच आहे. मशीन काय आलय त्याच्यामुळ आता म्हणजे ट्रेंडिंग साठी ते आपल्याला जायलाच लागणार. अ पण हात जास्त म्हणजे हातानच केलं तर चांगलं.
अच्छा अच्छा आणि मग ते असं असतं की प्रत्येकाची त्वचा कशी आहे. त्या त्याच्या प्रकारे पण असत ना की कुणाची तेलकट त्वचा असते कोुणाची मिश्र त्वचा असते.
हा म्हणजे हा तेलकट असत परत हे पण कोरडी असत्या तर हा कोरडी असत्या. त्याच्यामु आपण कुठला फेशियल त्याला सूट होतोय तर करू शकतोय.
अच्छा
ह मग जास्त करून ह ते आम्ही सांगणार आणि जास्त करून तेलकट त्वचेला ते म्हणजे कुठल्याही क्रीम सूट होत नाहीत म्हणजे त्या म्हणजे कोरडी तो चलागस म्हणजे सगळ्या क्रीमात सूट होतात.
अच्छा.
हम्म.
म्हणजे तुम्हाला माहिती असणार की बाबा कोणती कोठले त्चेस
कुठल्या ह्याला म्हणजे चेहऱ्याला वापरायचे आहे.
अच्छा, अच्छा
आणि मी सुंदर होण्यासाठी आणखीन बघा फेशियल त्याच्यात म्हणजे वॅक्सिन येत फेशिल इेत अ ज कस क केस कटिंग आणि आपल्याला बरेच आणि मेनिक्युअर, पेडिक्युअर बरेच म्हणजे असं आहेत
अच्छा म्हणजे आज आता ह काळाची गरजच झाली म्हणायचं करायचे.
ह आता ट्रेंडिंगला सग पार्लर म्हणजे एक हे ब्युटीच हेच झाले. त्याच्यामुळ तुम्ही करू शकता आणि महिन्याला काय फेशिल कटिंग म्हंटलं अस तरी काय तुम्हाला म्हणजे ज्यावेळी कट करायचं असेल त्यावेळी करायचं आणि फेशियल काय महिना, दीड महिना वॅक्सिंग पण महिना दीड महिना दोन महिन तुम्ही करू शकताय.
अच्छा!
अस काही नाही बाबा एब्रो हे ते म्हणजे महिना एक महिन्याला दीड महिन्याला तुम्ही करू शकताय.
अच्छा! म्हणजे आता ह काळाची गरजच झालीय आहे का बाबा हे पार्लर गेलंच पाहिजे, हे कस काय.
ची गरजच आहे ती पार्लर म्हणजे, आपल्याला कस सुंदर दिसासाठी आपण करू शकतो. कारण बघा आता जर नाही फेशियल केला म्हणजे टनिंग, अ टॅन होणार ना चेहरा त्याच्यामुळे आपण कसं झर चरावे, फेशियल करूया, जरा छान चेहरा दिसते, असं म्हण आपण फेशियल करतोय. आणि केस कटिंग पण वाढलं बघ आता कट केलं नसल तर ते व्यवस्थित दिसत नाही. त्याच्यामुळे कट केलं तर कसं आपल्या सुंदर दिसतोय त्याच्यामुळे कट करायला लागणार.
पण आता तुम्ही तसं म्हणताय. पण आदोगरच्याच्या काळामध्ये जस की जे राण्या राण्या वगैरे होत्या किंवा अ शिवाजी महाराजांचा काळ घ्या किंवा आदोगरचा घेतलं त्यावेळेस असलं काही नव्हतं. त्यावेळेस पण स्त्रिया सुंदर दिसायच्या मग त्यावेळेस त्यांनी काय करत होत.
त्यावेळी पण हा स्त्रिया सुंदर दिसायच्या त्यावेळेस म्हणजे स्त्रिया काय करत हो त्यांच खाण पिणं हे असायचं म्हणजे त्यांनी आपल्याला पर्सनालिटी फिट ठेवत होत्या, पणजे त्यांचं खाणंपिनं होतं व्यवस्थित आणि पहिल्याच्या काळात तसं होत. आता कसं नाहीय तसं म्हणजे आता कसं आपला काळ म्हणजे अ हे झालंय ना बदललाय म्हणजे व्यवस्थित खाणं पिण नाही आहे. सगळ्याच गोष्टी चे म्हणजे बदलत गेला त्याच्यामुळ आपल्याला वेळेनुसार बदलाय पण लागतय. त्या काळात होत त्या काळात पण पण एवढं नव्हतं. जास्त नव्हत, होत पण जास्त नव्हत, त्या काळात पण होत. होत पार्लर. पण एवढं जास्त नव्हतं, म्हणजे वबी चला आता लग्न आहे करायलाच पाहिजे मेकअप असं नाही. म्हणजे घरी पण करू शकत होत्या बायका, बाईका आणिजे असं साधच नॉर्मल आवरत होत. आता कसं नाही, चला पार्लर पहिला
अच्छा! नाही अदोगर कस होतं. अ की अदोघर पण ते चंदनाचे लिप व लाव्हायच्या स्त्रिया बेसन वग लाय म्हण आयुर्वे वगैरे सगळ दाखवतात ग्रंथामध्ये पण लिहिलेय बघा कि आपल्या त्वचेची कशी काळजी घ्यायच्या. चंदन लेप लावायच्या, परत ते म्हणजिष्टा वगैरे काय काय असायचं. त्या आदोघा ज्या आयुर्वेदामध्ये आहेत, हा त्याचा वापर करायचे म्हणजे पहिल्यापासूनच स्त्रिया सुंदर दिसण्यासाठी काही ना काहीतरी करत होत्या.
करत होत्या होय, ते चंदनलेप होय, आता पण चंदनलेप आहे, पण त्यात कस आता अ खूप हे बदल होत गेलाय, आता पण आहे चंदनलेप. पण आता कस आता जास्त ते वापरत नाहीत कोण. आता सगळे कस फेशियल करायला. म्हणजे क्लिनअप करायला जातात घरगुती उपाय आपण करतोय बेसनपीठ, अ तच मसूर डायचं पीठ हा त्या काळाची मसूर डाळीचं पीठ, बेसन परत मध आपण चेहऱ्याला लावू शकतोय त्याच्यामुळे पण चेहरा सुंदर दिसतोय. दिसतोय असं काय नाही पण फेशल केलं तर एक प्रकारच ग्लोईंग येतो ग्लोईंग चेहऱ्याला येतोय. आणि स्किन चेहरा हा चेहरा टाईट पण राहतोय म्हणजे एकदम हे पण होतय ना सुरकुत्या वगैरे पडत नाहीत त्याच्यामुळे फेशियल कराय लागतय.
आच्छा.
हे पण आपण घरगुती उपाय प्रोडक्ट हे पण लावू शकतोय. तसं काय नाय.
अच्छा आणि समजा कुणाला जर म पार्लरला वगैरे जायला जमतच नसेल तर मग तो कसा आपल म्हणजे ती कशी स्त्री आप घरामध्ये काळजी घेऊ शकते?
हा ती घरामध्ये म्हटलासा तरी आपण घरात घरच्या घरी आपण अ ते ब हय बेसनपीठ म्हणा परत मध त्यात घालून परत बटाटू बटाटु. बटाटुत मध बटाटूचा रस काढायचा त्यात मध घालायचं ते आपण चेहऱ्याला मानेला लावू शकतो. टोमॅटो घालायच टॅमॅटोत मध घालायचं ते आपण चेहऱ्याला लावू शकतोय. शकतोय. हाताला लावू शकतोय. त्येन चेहरा पण उजळतोय त्येन पण ते चेहऱ्यावर तेज येतेय.
अच्छा तेज येतय त्येच्यामुळे. म्हणजे हे घरगुती उपाय आहेत जर तुम्हाला पार्लरला जायला जमत नसल तर.
हा पार्लरला जायला जमत नसल आपण घरगुती उपाय हे करू शकतोय. त्याच्यामुळे आपण चेहरा अ छान आणि तेज दिसतोय.
हा हे झालं तर सगळं बाहेरून उपाय पण आता आतून पण आपल्याला आपण आपल्याला त्वचा चांगली ठेवण्यासाठी आणि हे करण्यासाठी आतून पण म्हणजे शरीराच्या आतमध्ये पण असं अ आपण चांगलं खानपिन ठेवलं पाहिजे हाय ना पाणी भरपूर
पाणी भरपूर पिलं पाहिजे. परत फळ वगैरे खाल्ल पाहिजे, सगळ्या भाज्या खायला पाहिजे. त्याच्यामुळं कसं स्किन पण तेज दिसत्या भाज्या खावा, तुम्ही फळ फळे खावा. त्येच्यामुळे पण स्किन बघा कसं चेहरा छान एक प्रकारच तेज येतय चेहऱ्यावर
अच्छा.
पाणी भरपूर प्यायला पाहिजे पाण्यामुळ पण
आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे झोप व्यवस्थित घेतली पाहिजे.
सगळ्यात महत्वाचं झोप ते झोप नाही घेतल्यामुळ आपल्याला हा. त्याच्यामुळे पण भरपूर पय्य होतात. तोटे होतात पण झोप व्यवस्थित पाहिजे. माणसाला झोप व्यवस्थित घेतलं की आपलं सगळं व्यवस्थित रूटीन होतय.
हा म्हणजे बाहेरून जरी तुम्ही सुंदर दिसायचा प्रयत्न जरी केला तरी आतून सुद्धा आपल्या शरीराची काळजी घेतल्यानंतर अ त्याचा फरक चेहऱ्यावर तुमच्या दिसतो होय की नाही? हाय
आपल्याला दिसूनच येतोय तो.
हा आणि आता कसं तसं बघाय गेलं तर एवढं प्रदूषण वगैरे असतं आणि अ नोकरी करणाऱ्या स्त्रिया असतात. म त्यांना कसा मोकळा वेळच नसतो. चेहऱ्याची काळजी घ्यायला म्हणा किंवा तुम्ही जे उपाय सांगितले की बाबा घरामध्ये हे लावा ते लावा पण तेवढं करायला सुद्धा वेळ नसतोय म उपाय काय की पार्लरला जाणे तिथे एक तास दोन तास द्या आणि बाबा सुंदर होऊन बाहेर या. कारण वेळ नाहीेये आपल्याला घरात हे सगळं करायला.
करायला म बा बायका ते तसं करतात ना पार्लरला जातात ते पार्लरमध्ये क्लीनअप फेशियल करून येतात त्याच्यामुळे त्यांना घरी घरी आपल्याला काळजी घ्यायला त्यांना जमत नाय. आ हो. आणि काय?
हा म्हणजे अ ते मग आपल्या नखांची पण काळजी घेतली पाहिजे हे ना
पण काळजी घ्यायला पाहिजे आणि प्लस हं दोन्ही पण आपल्याला मेंट हे राखता आलं पाहिजे आपल्याला काळजी राखता आलं पाहिजे.
हा म्हणजे तुम्हाला जर खरोखर सुंदर दिसायचं असेल तर नुसतं पार्लरला न जाता हूं तुम्ही आपला तुम्ही काय खाताय काय पिताय हा
आणि हे पण आप पण काळजी घ्यायला पाहिजे खाण्यापिण्याची झोपेची ही सगळी काळजी जी घ्यायला पायजे.
दुसरं म्हणजे की जे तणाव वगैरे असतो ते पण न घेता त्याचा पण चेहऱ्यावर आपल्या लगेच
इफेक्ट प हा लगेच आप आपल्यावर त्याच्यावर परिणाम करते हेचा तणाव वगैरे टेन्शन म्हणा असं ट्रेस त्याच्या हा चिंता त्याच्यामूळ आपल्याला चेहरा हे होतय. त्याच्यामुळ पण चेहरा आपला हे परड पडू शक काळा म्हणा म्हणजे सुरकुत्या म्हणा अस व्य चेहरा व्यवस् स्तित नाही दिसत त्यामुळे हूं झोप पण झाली नसली तरी